हॅलो
कशी आहेस? ठीक हाय. तु? मला रेसिपी मला रेसिपी सांग ना तुझी पावभाजीची. मागच्या वेळी मी आलेल तेव्हा मला पावभाजीची रेसिपी म्हणजे तू बनवलेली खूपच आवडली, तर मला सांग ना रेसिपी कशी बनवलेली.
अरे मी पावभाजी नव्हती बनवली मीसळ बनवलेली विसरलास?
हो का
हो.
मला माहितीच नव्हतं. कशी बनवलेली मला रेसि किती सांग ना.
अचानक तुला आठवण आली.
अरे आता मला खाऊ वाटली रे मिसळ म्हणून म्हटलं. तुला विचाराव. मी कशी बनवलेली? चांगली झालेली ना मागच्या वेळी आलेलो तेव्हा.
होय तू तर, तू तर वीस विसरलेला तू पाऊभाजी म्हणतोय.
होेय असू दे तेवढ आता होणार. तू मला मिसळ सोबत पाय पाव खायला दिल्यामुळे तस झालेला आता लक्षात आलंय.
हा म हा सांगते म तू लिहून घेतो का? साहित्य हा ठीक हाय. म पहिल्यांदा मटकीची उसळ बनवण्यासाठी कस अं आता आपल्या घरात किती माणसं आहेत त्याच्यावरती आपण मटकी घ्यायची.
हा.
एक मध्यम आकाराचा बारीक कांदा एक टोमॅटो, एक हिरवीगार मिरच ची दीड चमचा हळद
हा, का?
हा लिहून घे
हा
हा एक चम लाल तिखट एक चमचा
तिच्या जागीत त आ हे पण ऍड करू शकतो ना? वाटाणा वाटाणा
आता आपण मिश्र बनवणार आहे ना? पावभाजी नाय बनवणार आप पण म मिसळमध्ये कस असत फक क्त मटकी असते म्हणजे इतर म्हणजे मिक्स मटकी वेगळी येती आणि साधी म्हणजे फक्त मटकी वेगळी ये की अस
नाही पण काय काय ठिकाणी ते वाटाण पण ऍड करतेेत की
हा मग ते आपल्या आवडीनुसार हाय मी तुला मी ज्या त्यावेळी
म्हणजे? हा
ती खु अशी पुणेरी मिसळ होती म्हणजे त्या मिसळमध्ये कस बटाटा बटाट्याची भाजी वगैरे
हा
कारे
ठीक हाय मग सांग कंटिन्यू
हा सांगते लिहून घे तू
हा
हम् काय मी तुला सांगितलं एक मध्यम कांदा घ्यायचा म्हणजे मध्यम आकाराचा कांदा तो बारीक कट करून घ्यायचा बारीक चिरून घ्यायचाय म त्याच्यानंतर एक टोमॅटो घ्यायचा नंतर एक हिरवी मिरची दीड अं एक म्हणजे थोडशी हळद एक चमचा लाल तिखट आणि गोडा मसाला
हा का
हूं मीट तेल कोथिंबीर
मिट कुठलं म्हणजे? सेंधा नमक का आपल
नाई आपण सअं रोजच्या जेवणात वापरतो तेच घ्यायचं
हम्म ठीक आहे.
हां त्याचा अंदाज असतो ना मोठ्या मिठाचा अंदाज नाही येत
हा का? मग ते कसं बनवायचं म्हणजे?
सांगते, तो आधी लिहू साहित्य लिहून घे. हं हा आता हे मी तुला आता सांगितलं ते मटकीच्या उसळाचं साहित्य होत आता आपण कट रशासाठी जे साहित्य लागणार आहे ते लिहून घे आता?
हा
हम्म दोन मोठे कांदे दीड कप सुका नारळ
हा
आठ ते दहा लसूण पाकळ्या
एवढ्या! लसूण ही हाफ आपण त्यात आल्ं ॲड करू शकतो का?
हो एक इंच आलं हा म्हणजे आपण अ आधी हे करणार आहे ना? पेस्ट करणार आहे या सगळ्यांची मी तुला पुढे सांगेनच? आता तू फक्त साहित्य लिहून घे. हम्म लाल ती साठ
हा
धणेपूड
हा
जिरे पूड
हा पुढ?
हळद गोडा मसाला
गोडा मसालात मसाल्यात काय? काय
हा आता हं बघ हयात गोडा मसाला किंवा कोल्हापुरी मसाला एक येतो. आता हे आपल्यावरती आहे की नाहीरे. दुकानात पण आपल्याला मिसळचा मसाला कोल्हा पूरी म चलात म्हणजे जो आपल्याला बाहेरून मिळतो. आता मला पण एवढं माहित नाही. काय मिळतं? पण मी एकदा ट्राय करून बघितलेलं दुकानातून आणुन पण त्यात कसाय कि आपण घरी घरी जे मसाले टाकतो दररोज वापरतो तेची जरा चव येते अस दुकानातल्या मसाल्याची नाही येत.
तुझ्या मते मग कुठला कुठला मसाला चांगला आहे? कोल्हापुरी का आपण जो वापरतो तो?
आता आपण जो म्हणजे
म्हणजे टेस्ट कुठल्याला बेटर येतीया? कोल्हापुरी मसाल्याला का
चांगली चांगली चव आपण घरात बनवतो ना म्हणजे साधे मसाले टाकतो जेने पावडर, धना पावडर गोडा मसाला, गरम मसाला ह्यातच येत्या. आपण चटणी पण आपली घरात बनवतो हे ते कसं आपल्या जीवेखाली असतं ना. कायम म हिची चव-चव चांगली लागते.
हा हा
हम्म हाय तर मग ऐक आता त्याच्या पुढे लिहून घे. किंचित आ हा थोडीशी चिंच
हा.
थोडा गुळ
हा
हा आणि मीठ.
मग त्यात आपण चिंचेच्या जागी आमसुल ऍड करू शकतो का?
नाही.
नाही का?
नाई आमसूल डाळ-डाळ वगैरे असेल ना किंवा माशाची आम ते वैगरे त्यात टाकतेत यात नाही आमचूर युज करू शकत आपण त्याजा एक अअ वेगळा टेस्ट असतो हा मग चिंच म्हणजे आंबट, गोड पण ला लागायसाठी चिंच चालेल इचा
हा का?
हा म आता मी तुला अ म्हणजे कृती सांगते सगळी
हा
हा मटकी शिजवून घ्यायची पहिल्यांदा कुकरमध्ये तेल गरम करायच
हा
हं कुकरचि वाफ पातले पातिल्यात पण आपण करू शकतो ते आपल्यावर हाय
म कुकरला जर लावला तर कुकरला किती आपण शिट्ट्या द्यायच्या अस साधारण
दोन शिट्ट्या द्यायच्या
दोन शिट्ट्या बस होतात का
बस होतील मटकी मटकी जर ताजी असेल तर पट पन शिजते
हो का? मटकी मी घरातच बनवली. ह
हा मग दोन बास? कारण कस? आपण आपल्यावरती आहे कि पूर्णपणे शिजवू शिजवायचंय ते मी तुला सांगीनच? दोन किंवा तीन शिट्ट्या हा दोन किंवा तीन शिट्ट्या द्यायच्या कुकरम हे आता पण मटकीच ते बनवण्यासाठी काय करायचं त पहिल्यांदा कुकर किंवा पातेल्यात तेल गरम करायच आपण मी तुला सांगितल ना मघाशी? की कांदा कांदा हिरवी मिरची टाकायची तेलात
आत
पडतून घ्यायच. बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. त्याज्यानंतर हळद तिखट हळद तिखट हे थोड थोडच घालायच म्हणजे कस? आपण जी पेस्ट करणार आहे ह्याच्या पुुढ म्हणजे कट कटाचा मसाला जो बनवणार आहे ना? त्याच्यासाठी पेस्ट जे बनवणार आहे त्यात पण आपण टाकणारच ना वेगळे वेगळे मसाले
होय
हा त्याच्यामुळ तिखट आणि अ जास्त तिखट नाही घालायचं यात गोडा मसाला पण नाही घालायचा हळद हळद थोडीशी
हा
घालायची त्याच्यापुढे मग नंतर काय करायच मोड आलेली मटकी घालायची मीठ घालायचं चांगलं परतून घ्यायचं मग त्याला असं थोडस कस तांबूस कलर आला ना
हा
हा की मग त्यात पाणी घालायचं
ऐक की तिखट कुठलं वापरायचं आपण जे घरात मसाला म्हणून वापरतो तो का अ मिरची पुड भेटते बाहेर ती वापरायची
बेडगी मिरचीची पूड पण भेटते पण आपल्या आपल्यावरती की आपल्याला कुठलं तिखट वापरायचंय आणि जसं तु मला विचारलेलस ना दोन किंवा तीन शिट्ट्या द्यायच्या
हा का
आ
तेवढ्या इनफ हायत का?
हो
हं बर
हा पुरेश आहेत तेवढ्या म आ आ ता आपण पाणी ना जेवढं आपल्याला आपल्या घरात जेवढी माणसं आहेत तेवढं आपल्याला पाणी ऍडजस्ट करायच म्हणून तर मसाल्याच सांगते तुला मी तेल तेलात लस म्हणजे तेलात अ सुका नारळ, लसूण, आल्ल, जिरे घालायचं हे सगळं परतून घे त्याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची नंतर एका कढईत तेल घ्यायचं तो पेस्ट सगळी ता टाकायची तेलात आणि तेलात टाकलेल्या तर भाजून घेतल्यानंतर मसाले कोणते कोणते टाकायचे तूल सांगते हळद टाकायची, धनीपूड नंतर जो आपण अ आप म्हणजे गोडा मसाला असतो घरात तो टाकायचा चिंच टाकायची गूळ टा कायच मीठ टाकायचं आणि जे आपण मटकीत उकळलेलं पाणी होतं ना, मटकी बाजूला काढून पाणी टाकून द्यायचं
हा का
जेवढे माणसं असतील तेवढं पाणी आपण शकतो त्यात
ना मागच्या वेळी ते पावांना पाव तू पावाला काय लावलेल कुठलं बटर होतं ते मागच्या वेळी लावलेल.
नाही मी तुप तूप लावलेलं
तूप लावलेल व्हय तूप कसलं होतं म्हणजे देशी गाईचं होतं का म्हशीचं होतं घरातल्या?
घरातल्या म्हैंशीच होत.
होय नाहीत मागच्या वेळी चांगलं लागलं मला वाटलं बटर वापरलंय.
नाही काय काय जण काय करत्यात बिना पाव भाजत्यात खात्यात बिना पाव भाजता चांगली टेस्ट लागती पण आपल्यावर म्हणजे तुला जर तसं भाजून आवडत असेल तर तसं खा.
नाही ते मागच्या वेळी तू बनवलेल ना ते फार त्यामुळ विचारलं तसा पाव चांगला लागला पहिल्यांदा मला म्हणून विचारलं.
हा मग हे सगळं कट कट्टाचा अ हे होतं ना कट्टाचा मसा म्हणजे रस्सा तो आपण बनवला. तो पंधरा मिनिट उकळून द्यायचा आणि उकळी चांगली आली ना की मग बंद कर. आता तुला मी सांगते आपण जशी घरात भाजी बनवतो बटाट्याची तशी पण भाजी बनवून घ्यायची तुला ते वेगळ सांगण्याची गरज नाही.
बरं बरं ठीक आहे मग मी बनवेन आणि तुला सांगेन मी कशी झाली
हा मग मी आता तुला सांगते कि कस हा टाकच. हे सगळं झाल्यानंतर मग कस लिंबू, कोथिंबीर, कांदा चिरून घ्यायचा आणि मग ते वाढताना अ सगळं एकसाथच हे करायचं बटाट्याची भाजी घ्यायची पहिल्यांदा शेव घ्यायची ती मटककी आपण जे साई - - साईटला काढलेली ती आणि रसा त्यात ओतायचा. चिरलेल कांदा लिंबू ठेऊन अ सर्व करायचं.
बरं बघतो हा बाकी मग कसा चाललाय अभ्यास
मस्त चाललंय चालत म सांग मला केला न - -
बनवल्यानंतर सांगे न - -
हूं ठीक हाय चल मग ठेवू का?
हा बाय बाय
हा